हो, हो हो येतोय येतोय हो झाला की.
पाऊस आहे?
पावसात दिवसभर पाऊस आहे.
हो इकडे पण दिवस.
''हं'' हा, रिम झिम रिम झिम एकदा एक मोठा येऊन गेला जर असं करा चांगला. हम. हम्म परत आता चालूच आहे अजून थेम थेम थेम थेम ह्या. पंधरा विस दिवसात असंच असत वाटत. ते आता नक्षत्राच आहे वाटत ना तस पावसाच.
प ता अ नय बाई पण कधी नक्षत्र वगैरे बगाव लगेल. ते आषाढ महिन्यात सुरू झालेले आहे ना आता.
हा हा ते मोठा संपला आता छोटा. हा त्याच्यामुंळ हो. यात्रेत असतोच पाऊस.
आषाढी एका. एकादशी येते ती खास करून.
हो ना.
त्यामुळे त्या याच्यात पाऊस असतोच.
हो असतो ह्या वेळेला पाऊस. पण या वर्षी जरा जास्तच आहे.
नाही नाही सुरुवात आहे जास्त तर नाही पण सुरुवात आहे पावसाची.
हा अ पेरणीच्या वेळेस नव्हता जास्त आता पेर''--'' नी संपले ते.
म्हणजे आत्ता जी मागे दोन तीन दिवस सांगितलेला होता तेव्हा पडला. नय आता सुरुवात झाली पावसाची.
हो एवढा आठ दहा दिवस असाच राहील म्हणाय लागलेत सगळे नाही. थोडसा हम्म मग हळूहळू होईल कमी.
हो,
वातावरण पण लगेच चेंज होतं ना गारवा हवे मध्ये लगेच.
हो
हम्म च्या
आजकाल मुलींच्या शिक्षणाला पण भरपूर फायदा आहे नाही का महत्त्व आलेलं आहे आता
हो ना मुलींच्या अ शिक्षणाची काळाचीच गरज झालेली आहे
हो
ह नी तिच्यापूर त मर्यादित राहत नाही ना पूर्ण कुटुंबाचा समाजाच्या प्रगतीचा पायाच होतो
आवाज खूप कमी येतोय तुमचा आवाज
हो का मी वर धरलाय कानाला असा मोबाईल
हो ना
हा
मुलींचे शिक्षण हे समाजाच्या प्रगतीच आणि सर्वांगीण विकासाचा पाय आहे नाही का?
हो बरोबर आहे कि
एक शिकलेली मुलगी संपूर्ण कुटुंबाला सुशोजित
सु सुशिक्षित करते आणि दोन्ही कुटुंब सुशिक्षित करते ना लग्नझाल्यानंतर सासरी आणि इकडं माहेरी दोन्ही कुटुंब सुशिक्षित बनवते
हो म्हणजे कस सावि त्रिबाई फुले यांनी भारतात स्त्री शिक्षणाची सुरुवात त्यांनी सुरुवात केली खर तर म्हणजे त्यांनीच करा शिक्षणाचा म्हणजे मुलींना शिक्षण देणे काळाची गरज आहे त्यांनीच तर खरा भारतात शिक्षणाचा पाया रचला
त्यांनी पुण्यामध्ये केली होती ना मुलींची पहिली शाळा सुरू
हो पहिली शाळा सुरू केली होती म्हणजे कुटुंबाचा विकास पण ही मुलगी शिकलेली मुलगीच करू शकते नाही का
हो आणि त्यांना महात्मा ज्योतिबा फुलेंची साथ लाभली हा
हो, हो सावित्रीबाईंना खरं तर म्हणजे स्री शी शिक्षणात त्यांनी पुढे का गेले तर त्यांना ज्योतिबा फुले साथ लाभली त्यांनी त्यांना साथ दिली लोक लोकांनी भरपूर त्यांच्या अंगावर शेण फेकलं भरपूर काय प्रयत्न नको ते त्यांनी प्रयत्न केले की स्त्री शिक्षण म्हणजे शिक्ष क्षण घेऊ नये स्त्रीने पुढे जाऊ नये यासाठी भरपूर लोकांनी केलय पण हो शिक्ष त्या मागे हटल्या नाही मागे सर हो मागे सरल्या नाही पहिले ज्योतिबा फुलेंनी त्यांना शिक शिकवलं शिक्षिका बनवल मग त्यांनी ठरवलं की नाही आपण शिकलो सर्व मुलींना पण शिक्षण दिलं पाहिजे प्रत्येक स्त्रीला आपण सुशिक्षित केलच पाहिजे नाही का प्रत्येक स्त्री साक्षर झाली पाहिजे हो
आणि शिक्षण हे कसं मानवी जीवनाचा पाया आहे ना
स्वतःच्या कुटुंबाला अधिक चांगल्या प्रकारे सांभाळती आणि मुलांच्या आरोग्य कडे किंवा शिक्षणाकडे तितक्याच प्रकारे लक्ष पण देऊ शक नाही का ती शिक्षणामुळे आर्थिक स्वावलंबन होते हो तिला आर्थिक रोजगाराच्या संधी लाभतात
हो..
ज्यामुळे ते प्रत्येक क्षेत्रात. आत्मविश्वास वाढतो नाही का, आणि अ स्त्रीच राहणीमान पण सुधारत ना. म्हणजे पहिले कसं होतं फक्त चूल आणि मूल. तस आता राहिलेले नाही, प्रत्येक मुलगी शिकलेली आज, प्रत्येक मुलगी म्हणजे, अर्थात मुल मुलांपेक्षा, मुलगी शिकलेली, जास्त मुली शिकलेल्या आहे. त्यामुळे शेतकरी मुलांना पण बराच प्रॉब्लेम येतोय नाही का?
हो आणि मुली कस शिकल्या तर, कुठल्या पण समस्या आल्या तर त्यांच्याकडं एक अ विचार करून निर्णय घेण्याची क्षमता वि- विकसित होते ना. अ आणि विचार करून अ सगळं केल्यामुंळ त्यांच जीवनमान मी सूधारतं. गरीबी अ हटण्यास मदत पण होते, आर्थिक स्वावलंबी होतात ना त्या
ह
त्याच्यामुळं अं कुटुंबाला मदत करू शकतात त्या आणि, शिक्षित व्यक्ती कस स्वतःच पण आरोग्य आणि कुटुंबाचा आरोग्याविषयी जागरूक राहतात जास्तीच्या.
हो.
हा अ ना आणि आपल्या काय, कायदे कानून त्यांनला माहिती होतात. वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांची जाणीव होते, अ शांतता पूर्ण वातावरण होतं ना समाजामध्ये, सुशिक्षित अ लोकांमुळं. किंवा मुलींमुळं
हो म्हणजे खर तर स्त्री शिक्षणा ते ज- जनक आहे महात्मा ज्योतिराव फुले. खर तर त्यांच्यामुळेच आपल्याला ही संधी मिळाली आपल्याला असं म्हणायला काहीच अडचण नाहीये. आणि त्यांच्यामुळेच भारतात प्रत्येक स्त्री शिकलेलीये आज.
फुल असतात.
हो ओ तेच तेच. तर खर तर त्यांनी एक जानेवारी एकोणीवीशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याच्या
हो.
भिडेवाड्यात त्यांनी मुलींसाठी पहिली हो भिडेवाड्यात त्यांनी पहिली शाळा सुरू केलीये. तेव्हापासून स्त्री शिक्षणाला म्हणजे चालना मिळाली तेव्हापासून खरं स्त्री ही शिकायला स्त्री स्त्री श शिकण्यासाठी सुरुवात झाली
हो. आणि एक शिकक्षित महिला शिकली तर स्वतःचा आणि कुटुंबाच्या आरोग्याची पण चांगली काळजी घेऊ शकते. जस आता मुलगा शिकला तर एक एकच व्यक्ती शिकते ना पण मुलगी शिकली तर कसं कुटुंब पूर्ण कुटुंबाला शिकवते. आणि सुशिक्षित आई असली तर मग मुलांवर पण चांगले संस्कार करते.
आणि खर तर म्हणजे नुसती अक्षरांची ओळख नाहीये नाही का तो आपल्या समाजाच्या विकासाचा पाया आहे मेन म्हणजे जे नाही का? म्हणजे स्त्री शिकली नुसती शिकली हो स्त्री पुरुष अ समानता पण निर्माण झाली. म्हणजे कसंये सुशिक्षित स्त्री जर असेल. तर ती संपूर्ण कुटुंबाला किंवा देशाला प्रगतीपथावर नेते ना. तस माणूस कसा शिकला तर तो फक्त त्याच त्याच बघत चालतो. जर स्त्री शिकली. म्हणजे आजकाल स्त्री शिकती. तर तिने मुलांना बरच पुढे नेलेलय. आपल्या मुलांना नाही का?
हो. अन्यायाविरुद्ध, भेदभावाविरुद्ध आवाज उठवायला शिकवती ना ती.
हो. म्हणजे एक मुगला एक मुलगा जर, शिकला तर, फक्त एक व्यक्ती शिकते ना? पण एक मुलगी जर शिक ते तर संपूर्ण कुटुंब शकते. आई ही मुलांची पहिली गुरु असते. आणि म्हणजे सुशिक्षित आई जर असेल, ती मुलांवर चांगले संस् स्कार करते नाही का? आणि आज म्हणजे स्त्री शिकली त्यामुळे आर्थिक स्वावलंबन पण मिळालंय. शिक्षणामुळे स्त्रिया विविध क्षेत्रात म्हणजे डॉक्टरे काही इंजिनियरे. प्रशासन काम करते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम बनलेल्याय ना.
आणि सामाजिक विकासात मध्ये समान हातभार लाव
हो देशाच्या अर्थव्यवस्थेला त्यांनी, बरोबर हातभार लावलेलाय.
हो.
स्त्री म्हणजेच प्रत्येक स्त्री मुळ शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेलाय. त्या आपल्या ह क्काची जाणीव ठेवतात. आणि अन्याविरुद्ध त्या स्वतः लढतात नाही का? स्वतः आवाज उठवतात. जर आज कोणी म्हणजे त्यांना चुकून जर काही धक्का लावला. तर त्यांच्यामध्ये तेवढी हिंमत आलेलीय. प्रत्येक स्त्रीमध्ये तेवढी हिंमत आलेलीय. म्हणजे तिला. प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलीला अशी कोणाची गरज नाहीये. कि नाही आज माझा मामा येईल. काका येईल. माझा भाऊ येईल. दादा येईल. तेव्हा मला हे जर आज मला छेडछाड करताय. तर मी यांना म्हणजे तेव्हा माझे पप्पा वगैरे कोणीतरी येतील. तेव्हा मी यांना रा गवेल. पण अस नाही आज, हो वाट बघत नाही बसत. ती स्वतः उभी राहते. स्वतः तिच्यात स्वावलंबन आलेलं आहे. स्वतः उभी राहते. स्वतः अन्याय विरुद्ध लढा उठवते.
हो आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून. प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहते ना. आजकाल तर सा सामाजिक कार्यामध्ये पण खूप साऱ्या स्त्रियाच आघाडीवर आहेत. कुठल्याच क्षेत्रामध्ये माघ नाहीत.
बरोबरे. म्हणजे स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी. आणि देशाच्या सर्वांगीण विकास साधण्यासा ठी. स्त्री शिक्षण खर तर अत्यंत आवश्यके. त्यामुळे स्त्रीला हे, म्हणजे प्रत्येक मुलीला शिक्षण दिलंच पाहिजे. लग्न ठीके लग्न तर आप पण करतोच. पण तिचा जेवढा अधिकारे, तिला तेवढं शिकवलंच गेलं पाहिजे नाही का?
हो त्यासाठी वेगवेगळ्या सरकारनं पण योजना करायला पाहिजेत. वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या मिळवून द्यायला पाहिजेत. मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी.
हो.
सरकारनं पण बरेच प्रयत्न केले पाहिजेत ना?
बरोबर हाय.
अ म्हणजे कुटुंबातले पण त्यांना शिकवण्याच प्रोत्साहन देतात.
नाही आण आज तर म्हणजे आज इथून मागे नाही. पण आता इथून पुढे जर विचार केला ना ही श्री शिकली सुशित ''--'' शिकलीच गेली पाहिजे आणि ती स्त्री प्रत्येक मुलगी पण शिकलीच गेली पाहिजे मुलगी शि''--'' नाही काळाची गरज आहे पुढे नाही का. का नाही तर मुलींना म्हणजे जगणं मुश्किल होऊन जाईल मुली जर शि''--'' कल्या नाही तर त्यांना जगणं मुश्किल होऊन जाईल त्यामुळे प्रत्येक मुलगी. प्रत्येक आईने हा म्हणजे तिच्या मनाशी ठाम निर्णय केला पाहिजे नाही की नाही. माझी मुलगी शिकलीच गेली. पाहिजे नाही का ती स्वतःच्या पायावर उभीच राहिली गेली पाहिजे. हो, आणि प्रत्येक म्हणजे मुलीला तेवढं. तिच्यात म्हणजे प्रत्येक घरात ही झाशीची राणी तयार केलीच गेली पाहिजे नाही का.
हा ते सगळ्यात महत्त्वाचं हाय.
बरोबर आहे.
ओके ताई छान वाटलं तुम्हाले बोलून.
ओके ओके तुमच्याशी पण बोलून छान वाटलं हो ठीक आहे हो. बाय.